हा झाला सबमिट मी परत लावून चेक करत होती.
म्हणजे टोटल मिनिट्स मध्ये दिसलं ना त मिनिट्स किती ड्युरेशन.
हा ते एक मिनट मी. परत एकदा चेक करते सबमिट तर झाले. ओके बोलताना बॅकच नाही जात हा कॉलकट करावा लागेल ठीक आहे, मी बघते आता.
हम् डॅशबोर्ड रिपोर्टमध्ये वगैरे दिसेल सगळं.
हम्म
म्हणजे होतेच कॉल सुरू झालेत.
हो हो हो.
चाल- सांगूया मग त यूजर्सना
हो- हो- हो अ हे पण करूया आपण चॅटबॉट पण करूया तुम्ही ग्रुपवर टाका मी चॅटबॉट चे डिटेल्स काढते हे ना.
हा म्हणजे ज्यांनी टास्क केलेले नाही ते
हा नाही -नाही मी चॅटबोट्र -तर म्हणजे तरुण आहे ना त्याला आपण दिलं ना नंबर तर त्याला कस एक्सेल शीट क्रिएट करावी लागते त्याला ऑब्जेक्टिव्ह द्यावे लागते त्यात मराठीत आणि इंग्लिश मध्ये दोन्ही ट्रान्सलेट- म्हणजे ट्रान्स स्पेशल मेसेज द्यावा लागतात आणि त्यांना पाठवावायचय ना त्या सगळ्यांचा नंबर द्यावा लागतो. तर अ.. मी अ... एक काम करते जे परवाचे युजर्स दिलेले ना तीन हजार युजर्स. त्या सगळ्यांचे नंबर तिथे लिहते प्लस अ तुम्ही जे शीट क्- हा एक्स एक्सल शिटमधून मला तुमची हेल्प लागेल त्याच्यामध्ये मग
आ मी तुम्हाला एक्सलशीट पाठवतो ज्यांनी टास्क अजून स्टाट केलेला नाही त्यांचे तुम्हाला डिटेल्स देतो मी
ठीक आहे चालेल -चालेल -ज्यांनी असं आपण बा हे करू शकतो का? स्वप्नीलजी की स्टार्ट केले नाहीये काही जणांचे फक्त दोन चारच राहिलेत आणि काही जणांचे द दहा राहिलेत असं काही बकेट्स लावू शकतो का आपण?
जे करालेत ते करतातच म्हणजे जेनी एकेकाणी फक्त लोडच करून ठेवलेत पुढे काहीच केले नाहीत
ठीक आहे त्यांचा हा त्यांचाच नंबर द्या मला मग चालेल हम्म.. हम्म -हम्म-हम्म...
आणि त्याच्यामध्ये कसे आहेत की एकेकांचे पंधरा टास्कमध्येच एकशे ऐंशी मिनिटं झालेत मग ते-ते त्यामुळे ते समजतच नाही मग ते म्हणतात आमचे एकशे ऐंशी मिनटं झालेलीच सायत-असे -असे म्हणजे
म्हणूनच काल मी ट्रान्स्क्रिप्शन टास्क- देताना सत तेव्हापासून फिल्टर लावलं मला हे साक्षीजी बोले मी पासून लावा मी म्हंटल की कांहींच सतरापर्यंत होत मोस्टली अठरा पर्यंत होऊन जात कार आणखी दहा -दहा मिनिटं गेले तर अठरा कॉल मध्ये पण होतात.
नाही, काही युजर्सनी रिसीव्ह पण केलेले असतात ना त्याच्यामुळे ते
हा बरोबर- बरोबर ठीक आहे चालेल मग मला हे करा मी हे बनवते एसेल्स आणि तुम्ही अ ग्रुप वर हे करा चालेल ठीक आहे ओके चलो